हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो. हॅलो शारदा.
हॅलो.
ह आवज झाला माझा त म्हणजे काय झालं तू कॉल केली अस मी ऍक्सेप्ट करून पण येत नव्हत्या.
तुझं आलं की आता तुझं पण झालं कि टास्क सुरू.
माझ म्हणजे ऍक्चली हॅलो. मगाशी ऐक तर मगाशी आता तू कॉल केलीस ना आता ते ऍक्सेप्ट करून पण न्ह ग म्हणजे भोटे एक रेंजचा प्रॉब्लेम आहे काय? म्हणून कट करूया म्हणज परत लावूया म्हटलं तुला असं झालं.
म्हणजे आता तुझ्यातन लागलं तर ते तुला पैसे येतात असा आहे. आणि तू मला केलास का नाही तर मला पण ऐंशी रुपये देतात मी तुला मगाशी केलतो कणी.
हा.
तर तुला पण ऐंशी रुपये.
म्हणजे दोघीना येतात.
त्यात.
डेली येतात?
होय ते पण त्यात पण हे आहे की दघींचा आवाज क्लिअर आला पाहिजे आणि असं बॅकग्राउंड तला कुठला आवाज नसला पाहिजे.
ह हा.
तर त्या ऐंशीच्या ऐंशी येत्याात नाही तर मग पैसे कट होतात मग पन्नास सदुसष्ट असं होतात.
म्हणजे काय भरलं नसेल तरी पण ऑटोमॅटिक.
म्हणजे कॉल केला नंतर न ग.
ह हस मता आपण कल क्लिअर झाला नाही आवाज ते
कट होतात.
हा हा पण आता मला आलेच नाही आहेत पैसे आल्यावर.
हा लगेच येत नाहीत का ते आणि ते पेमेंटच ऑप्शन आहे क नाही तिथं नाही बघायचं ते हेत थ्री क्लिक म्हणलं का नाही मी तुला.
हा रिफ्रेश करा.
त्याच्या खालीच एकहीतर ऑप्शन आहे काय नाव आहे त्याला आठव ना मला. अ त्यावर क्लिक करायचं. आणि मग तिथ खाली मी तुला दाखवतो नंतर येसस.
चालते की हा म्हणजे. क्च्युली मी पण बघत होते एखादन काय झालं माझा हँग व्हा लागलाय सारखा फोन.
हो ते स्टोरेज फुल झालं असेल ते ऍप आहेत क नको ते डिलीट करायचं.
होय नाही आहेत एक जे मेन आहे तेच घेतल्यात आता बघू कोणते कोणते इमेजेस जास् झाले
हा ते पण होते गुगल ड्राईव्ह ला सेक करत नाहीस काय
ब शवा आहे की
हा मग गुगल ड्राईव्ह ला सेव्ह केलं की घालजत ना डिलीट करायचं
हम्म नाही केल्या तरी काल भरपूर केल्या गं अ चारशे केले
हो मी पण काल केलं सगळ गुगल ड्राईव्ह ला पण ल नको ते फोटो तर कुठ तर तोंडाच घ हातच घे
ह तेच म्हटलं हा ना आता काय फोन आप तस बघा आपलं हजच भरलं होत बीसीएच नाही का इमेजेस असनमेंट असइनमेंटे
होत ते पण आणि ह्याला फाईल्स मध्ये पण भरपूर होत
हा आणि कायच काय चाललं मा काय एक एक फोटे आहेत ना त्याचे दोन फोटे आहेत इमेजश अस हम्म हम्म
जरक थोड्या वेळात करत त किती काम करायला ग अगं करणार आहे किती नंतर काम कलच काम करायला ग नंतर करत्या नाही मम्मी बाहेर गेला मम्मी बाहेर गेला ग वरती कोण नको ऑलरेडी परवा पण बांधलं स आणलं हॅलो
हॅलो हा कोण बझीस का
अ सा काय आता काय माहिती सांगतो तुला नंतर
हम् हम
थांब मी विचारतो अ भाऊ ती दिव्या म्हणायला पाच मिनट चालू कर म्हणून साडेसात वाजला मग वरती कोण जाणार जर फोन लाव रे त्याला
हॅलो
हा किती मिनिटं झाल्यात बघ
चार वाजून छ अ थर्टी एट मिनिट थर्टी एट सेकंड
हम हम अजून किती मिनिटे दहा मिनिटं व्हायला पाहिजेत. हा म्हणजे नाही दहा मिनट कमप्लीट व्हायला पाहिजे
ते दहा मिनटं कंप्लीट व्हायला पाहिजे का चार मिनिट झालंत आता म्हणजे पहिल्यांद एक बघुया म्हटलं कसं काय काय ऍक्च्युली मी करणार नव्हते पण म्हंटलं जरा बघूया कसं असत. तर
होय तेवढंच हे होतेग बसून आणि ह्याच्या अगोदरचे टास्कले भारी होते.
होय काय होतं ग
असं काय काय होतं? ग आता आठवा ना मला. लय होतीत. टास्क मी पहिला बसून केलेयं सगळं. होय.
कोणाला कॉल करायचीस मग तू?
अगोदर कॉलच नव्हतं. असं म्हणजे कथा अस हा स्टोऱ्या असायच्या. मग त्या वाचायच्या आपण आणि त्यावर क्वेश्चन विचारत होती, त्यांनी आणि मग त्या पण अन्सर द द्यायचं.
हा हा ह.
तस ते नव्हतं. हा आता हे पहिला टास्क आहे.
ह्यानंतर ना पण कॉलिंगचा नसलं, वाटतेय मला.
बरं काय ग?
काय माहिती अगं! नाही गं ते जास्त कसं स्टोर्यांवर असतय.
हो ते बरं आहे पण
हा, तेच की.
रेंज चा प्रॉब्लेम. परत
सगळंच, हा ते घरातलं ते पण म्हणूनच गं.
हा, आ हे कसं स्टोरी वाचली. अन्सर दिलं की संपला विषय म्हणजे
आणि कसं पॉज घेऊन, पण केलं तरी चालते.
बरं आहे. हेच नाही, आणि बाकी तू जो कधीपसून सुरू होणार आहे. म्हणजे, आता जुलैमध्ये म्हटलं, तर आता कारण काय माहितीय का माझं?
सप्टेंबर नंतर, ना रात्री. ते माझं व्ह्यालिडेटेचं काम काम करणार आहे, गं मी. व्हॅलिडीटी कास्ट व्हॅलिडीटी नाही झालं.
म्हणजे, तुझं स्टार्टिंग पासून सगळंच राहिलंय काय? फक्त कोल्हापूरला जायचं राहिलय.
अं नाही, म्हणजे सगळं राहिलंय. ऍक्च्युली मी करणार होते. ऍक्च्युली मी करणार होते ना एमसी म्हणून, मी लक्ष नाही दिलं ते. नंतर नाही करायचं म्हंटलं? पण आता असं झालं की करूया मग आता ते चाललंय. कास्ट व्हॅल्यू करायच होय. होय नाही. आता तोपर्यंत क नाही, हे देतात पावती देतात. ते जर दाखवलं ना चालतं काॅलेज मध्ये म्हणतात. त्याला
हा, ते टोकन असते. पण ते टोकन नाही चालत ह्याला.
नाही का?
नाही त्याला व्हॅलिडिटीच हेच लागते. कारण ते ऑनलाईन भरायचा असतोयं. ना फॉर्म.
म्हणजे, आता आला तर येईल लवकर.
आ
लवकर झालं, तर बरंच आहे.
हं महिना लागतोय, तरी त्याला.
हं म्हटलं कॉलेज सु रु व्हायला तर आठवडा, ऑगस्ट मध्ये‌‌ सुरू होईल.
ऑगस्ट मध्ये नाही बहुतेक, सप्टेंबर नंतरच होईल.
ऍप तोपर्यंत येईलच ना
सप्टेंबर नंतर म्हणलेले आहेत बाई सरांनी
नाही, नाही, माझं व्हॅलिडीटी तिथं येईलच ग.
हं जर तु ह्या महिन्यात दिलीस तर तुझ पुढच्या महिन्यात होईल की
हा तेच आता उद्या जाणार आहे मी
हा होतंय ते लगेच. आणि ते सगळं झाल्यानंत तर ना कोल्हापुरला, जायला लागतेय.
कुठं भेटत ग ते कोल्हापूरमध्ये
कोल्हापुरात काय तरी नाव आहे बई तिथं जायचं मग नायने असं ऑफिस आहे ते शिक्षण म्हण काय तर आहे ब नाव विसरलं मी तिथं जायचं मंग तिथं पण लवकर जाय लागते, बे वेळाने गेलीस कनी असल्या लाईन असतात लय वेळ थांबाय लागत आम्ही लवकर गेलतो सकाळी म्हणून आमचा लगेच नंबर आला. म्हणजे ईथ जायचं, सगळे आपले कागदपत्र त्यांनी बघतात फॉर्म भरतात आणि एक पावती देतात आपल्याला आणि ते आपल्या गुगल ह्याला ईमेल वर येते.
होय!
ईमेल वर आले कि ते जायचं, आणि फक्त प्रिंट मारून आणायचं.
म्हण ल हे डॉक्युमेंटस, म्हणलं लई किचकट आहे.
होय!
कारण काय माहितीये, स्कॉलरशिप चे वेळ ला फितले, गॅप सर्टिफिकेट, त त्याच्या वेळेला भर पूर झाली जास्त आणि आणि त्या सरांनी तर काय मग, सेकंड इयरच नीट केलं नव्हतं, असल काय करं अं हं नही पडणार त्या
ओव्हरटेन झालं शेवटी काम केलं बिचाऱ्यान.
शेवटी मागं लागून, लागून अजून एक मिनिटं आहे.
ह लक्ष ठेव अ त्या आपोआप कॉट कॉल कट झाला तरी पण ते घेत नाही.
नाही काय.
दहा मिनिटं बरोबर व्हायला पाहिजे अ य नऊ एकोन नऊ ऐक कोणसाटला कट कर
एकोणसाठ ला!
हा!
न्या नो झालं, झाले, झाले. दहा वाजून, दहा वाजून झा
हा हा मग कट कर.